येतो का आवाज,, हा बोल मग,,
बोला तुम्ही काही नाही माझ्या मम्मीला बोलायचं होतं तुमच्याशी त्याच्या त्याच्यामुळे फोन केला होता
हो का कुठे आहे मम्मी तू
आहे ना मम्मी आहे ना कामं करत होती मग तुमचा फोन लावतच होती मी कधीपासून लागतच नव्हता म आज कुठेतरी लागला
हा अगं हे रेंज नसती ना पावसामुळे त्याच्यामुळं आता पाऊस झाला
हम्म
काय म्हणते तुझं काय चाललयं पार्लरला जाती का तू
नाही मी आता म्हणजे आज सुट्टी होती मला पार्लरला
हो का काय शिकवतात पार्लर मधे
मला नाही जमत ओ एवढं जास्त काही आयब्रो वगैरे सध्या चालूए आय वॅक्स चालूए मेनिक्युअर पेडिक्युअर ते चालुए फेशियलच्या स्टेपए त्या झाल्या परत हे जास्त करून काय करतात पार्लरमध्ये पोरी अस तत ना हे मॉडल मॉडल बनवतात पोरींना आणि त्यांचे फोटो काढतात ते करतात कधी साडीचा लूक कधी ह्याचा लूक त्याचा लूक चालूच असतो शिकवण्यापेक्षा तेच जास्त बनवतात आ
मग करायचं ना तवा आपलं पण शिकणं होतं
अजून माझं व्हॅनिटी बॅग घेतली नाही ना तर मग माझ्यावर सगळे ट्राय करतात बाकीचे नाही करत कारण मी नाही कोणावर करू शकत ना अजून मी एकदा गेली होती माझ्या बहिणीला घेऊन तर तिची स्ट्रेटनिंग केली होती
हो तू बोल ना बोलू राहेली ना
आणि दुसऱ्यान वेळेस हाय ना गेली होती ना तर मेकअप साठी गे गेला होता एक असा अ रिसेप्शन लूक असतोत ना तसा केला होता तिने त्यांना मॉडेल पाहिजेल होती नाही मी जास्त कुठे फोटो व्हायरल केलेच नाही
फोटो टाकले म्हणजे ते मला तर टाकायचे आहे म्हणजे मला समजल ना मग मला एक लुक करायच
आता मला आयब्रो करायला जायचं होतं तर मी तिला बोलली की मी येऊ का तर मग ती बोलली की तुझेच तुले कसं काय काढायला शिकवू मग ती बोलली ठीकेए जसे जमल तसे शिकवेल मी आणि मग नंतर मी शेप देऊन टाकेन म्हंटलं मग आज नाही डायरेक्ट सोमवारी वगैरे करू
आता माझी ननंद येणारेए तिकडे पार्लर मधे
अच्छा हा त्यांना सांगा जरा त्यांना हेअरकट वगैरे करायचं असेल ना तर आता कसं आय आपण पैशे भरलेले हायत आपल्याला जोपर्यंत शिकतोय ना तो तोपर्यंत फ्री राहील सगळं तीच करून देईल आपल्याला म्हणजे मी करेन आणि जर काही चुकलं वगैरे तर त्याला शेप वगैरे द्यायसाठी ती असते
हो का मग चांगलं आहे ना ग आपल्या पण
ती तर बोलली सहा महिने पण मग आपण हळूहळू करत वर्षभर काढून घेऊ
हा मग चांगल आय ना आपण केलेलं बरं आहे का पैसे हा मग आता सैपाक करतीये उपवास सोडायचा आहे ठेचा कांदा कर तीये. दुपारच्या भाज्या आहेत दोन चार पडलेल्या
अच्छा! का हो चतुर्थी अशी मधून नाही पकडत ना काहीतरी अंगारकी का व आल्यावरच धरतेय ना मग आता अंगारिका का कधी?
म मैची चतुर्थी आली का तेव्हापासून धर
म्हणजे कधी गणपती बसतात तेव्हा का
नाही नाही आज सहा महिन्यातून एकदा येते ती एक होऊन गेली आता येईल परत एक बघाव लागल कोणत्या मग
पण विचारलं की धरता येते का अस मधून काही
नाही आता श्रावण सोमवारी ये
हा ते धरते फक्त मी बाकी जास्त उपास नाही करत.
हम्म
गेली ते सोमवार नाही आमचे पण श्रावण सोमवार रा हम्म ते बाई संसारला काय आत्ता एकीकडं काम करतीये मी एकीकडं एकीकडं बोलतीये थोडं बाग काम करतीये आ काम पण करण गरजेचं आहे ना बाई
हा ते तर आहेचं लगेच थोड्या वेळानी जेवायचा टाइम होऊन जातो
हो आता येतो का आवाज?
हो, हो, येतोय.
आ आता नसल येत ना
नाही जास्त नाही पण आहेचं आता घरा घरात आहे म्हंटल्यावर आवाज येणारचं हम बाकी आजून
बाकी काही नाही तूच सांग काय म्हणते
काही नाही चालू आहे का ओ तुमची लाडकी बहिण चालू आहे का बंद झाली
बंद झा जा माझ्या जावेची चालू आहे माझी बंद झाली
हो ना भरपूर लोकांची बंद झाली. पहिले मला पण येत होते आता काही येत नाही बंद पडून गे
लाडकी बहिणीच ते फॉर्म परत भरावा लागतो का काय काय माहीत
ते म्हणतात अंगणवाडीत जाऊन केवायसी करा. हे करा. ते करा. पण काय आमच्या इथे काही अंगणवाड्याचं नाहीये. आणि तिथे एक एखादी कुठं तरी भेटली तर ती बाई म्हणती तुमच्या वार्डात असल तिथं जाऊन सांगा आता कुठं वार्ड शोधाव
अगं इथं डायरेक्ट मला वाटत केवायी करावी लागते कि का
काय माहितीये हे बँकाचे काय काय उद्योग आहेत आणि काय
केवायसी करू म ब
बघू आता काय होतंय आणि काय नाही. मला नाही आली ना माझी बंद झाली.
हो का
हम्म, तेच ना म्हणून म्हंट टल काही प्रोसेस माहिती आहे काय तुम्हाला जर माहित असेल तर म केल्या जाईल
नाही गं बाई मला फक्त ते केवायसी करायचं म्हणता बाई तेवढं
ते आता ते तर रजिस्टर केल्यावरती पहिले ओटीपी वगैरे यायचा पण आता तो पण येत नाही ना
नाही नाही तो पण नाही पडत
कारण ती साईट पण बंद आहे आणि ते सगळे रीलस येतात नाही याला इन ला तर तेच म्हणतात की तिथे जाऊन रजिस्टर करा तिथे जाऊन रजिस्टर करा दोन तीन व्हिडिओ मी टाकले होते माझ्या ताईला तिला बोलली की असं असं कर तिने केलं पण मग ती काही ओपनच व्हायला तयार नाही नंतर दिला नाद सोडून नाही ना एकतर ते लॉग इन झालं असतं ना आणि कळालं जरी असत ना ऍक्टिव आहे का तरी चाललं असतं पण ते दिसतही नाही ऍक्टिव आहे का काय काही
ब बँकेमध्ये जाऊन तपसावां लागेल ना
हा कारण आहे ना मी माझ्या मम्मीच ना जेव्हा नवीन नवीन ते फॉर्म भरायचं चालू होत ना त्या त्या लोकांनी ना नवीन अकाउंट खोललं तर मग ते ऍक्टिव्ह करून द्यायचं ना त्यांनी ते ऍक्टिव्हच नाही केलं तर मग मी ति सगळ्या लोकांना पैसे यायची म्हणाची मला पैसे येत नाही पैस येत नाही मग आम्ही काय केला तिला मी बोललो की असते त्यांना जाऊन विचार हे माझ असं असं तिथे दाखवतात ते का जेव्हा तिला मी सांगितलं मग ती एक दिवस पूर्ण दिवस ती बँकेत गेली मग त्याच्यानंतर तिने बघितलं कि मग तो बोलला की नाही म्हणे तुमचा अकाऊंट ना म्हणजे चालू केलंय पण मग पैसे येतील किंवा काय होतील ना ते तोपर्यंत जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुमच्या अकाउंट ला येणार नाही तिला तेच सांगत होती तेव्हा ते कुठ तरी चालू झालं केवायसी केल्यावर आणि मग तिला पैसे याला लागणे आता येता का नाही काय माहित तिला कारण तिच एटीएम नाही ना त्यांच्यामुळे समजून नाही येत आता
तिला येई लाग तिला मागच्या आलेले
हा मागचे आले होते आता काय माहिती आले का नाही
ह माझे ना माग दोन महिन्याचे नाही आले आता बंदच झालं
हा तेच आता के वाय सी म्हणतात ते जर आता दोन तीन रीलल्स पाहिले ते ज्यांचे सगळे पैसे राहिले ना दोन का तीन महिन्याचे त्यांनी जर एक केवायसी केली ना ते तिथून पैसे येतील म्हणून
करून पहाव लागेल केवायसी नाही बँकेत पण जावं लागेल आधार का एक ऑफिस कुठे आहे ग आधार
आधार केंद्र
हा
हा इथं जवळ कुठं असतं ना तुमच्या घराच्या तिथे कुठं जवळ असेल ना तिथे जाऊन ऍक्टिव आहे का पाहून यायचं त्या नंबरला
आधार केंद्र मधून च
आधार केंद्रात तो नंबर ऍक्टिव्ह आहे तो एकदा चेक करा जर असेल तर तुम्ही मला सांगा कधी जा जायचं आहे म्हणजे येईल
जाऊ आपण उद्या
उद्या उद्या ना का परवा जाऊ आपण रविवार आहे ना
रविवारी बंद असतो ना ते
काय आहे ते सायबर सारखं आहे तो काय करणार त्याला काय माहित बघू मग एकदा उद्या उद्या जाऊन पाऊ उद्या कधी दुपारून का
हा
ह ठीक आहे चालेल कारण माझे आवरण वगैरे उशीरा होता आणि उद्या शनिवार आहे ना त्यांच्यामुळे बघू
दुपारी जाऊ
बरं ठीक आहे चालेल एक दीडच्या दरम्यान जाऊ म्हणजे गर्दी पण कमी असेल
हा मग माझं तेवढं काम तरी होऊन जाईल
आणि त्याला हे पण विचारू की पैसे कावर येत नाही काय नाही ते बघू तर खर काय म्हणतो काही नाही बँकेत जाऊन आल्या का तुम्ही
बँकेत आले जाऊन ते म्ह तिथ ते म्हणे सायबर वर जा आणि तेच्यामध्ये
मग तुम्ही लवकर का नाही बोलला ज तुम्हाला त्यांनी सांगितलं होत
अगं या या लाण्या पोरीला सांगितलं पण लाणी पोरीने काय नंतर म्हणे बघू बघू बघू जा गेलं
आत्ताचे येऊन गेले असते ना मग जरी भेटले असले जर ऍक्टिव्ह झाला असेल किंवा काय
नई परत आपलं इन्कम पण इनकम टॅक्स पण नाही भरताय
हातावरचे लोक आपण आपलं काय
हा आता त्यामुळं काय द्यायला पाहिजे ना असं त्यांना
हा ते त हाय
माझ तसं काही नाही ना
हा तेेतय
बाकी अजून काय चाललं तुमचं
का नाही बी पोरं येल मध्ये मध्ये मध्ये
हा नाले आवाज येतोय हे छोटे छोटे पुऱ्या त्रास देत सुट्ट्या त्यांच्या शाळा चालू झाल्या संध्याकाळी येऊन डोको खाता आमच्या गलीत आमच्या गलीत जुसता धिंगाणा असतो
हो ना हा आमच्याकडे एकेत असते आमच्याकडे तसच आहे लहान पोर सारखी चक्रा मारता आवाज येतो मग
तेेताय
बाकी काय म्हणते अजुन
तुमचं काय चाललं अजून
चांगलं मजेशीर हाय आमच
काही वाळवण केलं का नाही यावेेळेस
थोडं फार केलं जास्त न केलं तब्येत बरी नव्हती
बरं ऐका ना तुम्ही म्हणजे आता पाऊस पडलाय ना तर मग आता आता लोनच घालणार का अगोदर घालायला पाहिजेल होत
आत्ताच घालणार आहे आम्ही दोन
अच्छा मग मला तुम्ही रेसिपी सांगाल का कशी असती काय असती
हा मी उद्या नाही तर परवा उद्या सांगाल तुला सकाळी
ठीक आहे कारण मग मला ना लोनचं करायचंय तर मी तुम्हाला सांगून ठेवले मी उद्या तुम्हाला फोन करते चालेल ठीक आहे ठीक आहे ठेवू का हा बाय